हॅलो हा नेटवर्क प्रॉब्लेम आहे म्हटलं न. व प्रबले आऊ प नव मले हॅलो.
हो बिचारा नेटवर्क मला या्याच्यात आता बंद राखते मी ब बाहेर आली दरवाजात आत आलो ‌. बाकी झालं मग हो ना.
चालू आत आता हो आता उद्या कारल्याला जाऊ आम्ही.
हो काय सौंदर्यातलं झालं का मग.
ब
बरं आहे हो काय ठराव भरले का मग. तुमच्या गवातल्या गटायचे.
नाही भराव नाही भराव भरू आता. बुधवारी उठवले.
हो काय.
ूनबाद बवते एक जणली टे सटॅपलन मारते
हा हा. कागदपत्र केले असतील ना जमा.
नाही.
आह नाही काय.
कागद पत्र
नाहीय का.
नाहीच कर ना सगळं.
हो हो बुधवारी कर जाव इ तुी आम्ही आता उद्या अजून एक गट करून घेतो तिथला. पिंपरखेडचा दोन दिवस अजून फिरा म्हणतात. त्याच गावात सर झाले ते करून घेऊ. भाई आणि मंगवारीच जाऊ. ते झालं की वारी नंतर मग आमचं गाव घेऊ.
हम्म.
आमच्या गावात अजून दौंडी नाही दिली ना अं
सोनवारी एककट नाही झाला सोनवारी झाला नाही म. पडे घट नाहीई
हा सोनवळीत मग ते लयच.
मंद ग ते हा फक्त पाच महिला हत्यार गटात आल्या.
हो काय. ह त्याच्या. काय सांगा मग आमच्या गावात दडी राहिलय बाई आमच्या गावात. आता मी म्हटल त्याले सांगितलं ग्रामपंचायतले किंवा तेवढी दौंडी. ्या म्हणून आता उद्या द्या तो म्हणात लिहिली म्हणतातज म लिहूनहीे. तिरच्यातव.
आम्ही त्या दिवशी म्हणजे मागच्या महिन्यातच दिली आम्ही एकोणतीस.
हम्म दौंडीचालाय फरक पडते ना बाया मग कागद. पत्र घेऊन येतात. नाही व ते फलक लावयचच राहिलं आमचं. मी या ते पंढरपूरले जाते आमच्या. च्या ग्रामसंघाच्या अध्यक्ष जातात पंढरपूरले. मग त्या आल्या घरी कि मग हे करून घेऊ आम्ही फलक लावून घेऊ.
हम्म.
हम्म.
आम ज राहिल्यांद जाव्यात.
अजून काही हो ना माझंही राहिलाय. बाकी चांगलंय सगळं.
हो सगळं चांगलं आहे. तब्यता चांगल्या ते तुमच्या गावचे कोणात. प्रकाश भीमराव म. अस एक ट्रू कॉलर वर नावेत जाय मला काल.
होा काय. हा त्या लावत असतील व तुम्हाला कार्याप वर फोन लावत असतील त्या.
काल म्हणजे मी तेचा फोन आला त मी साक्षीगंधात होती.
हम् हम् हम.
आणि त्या वळेस तर तू कशी बोलूत त्यांच्या संगत माझ्या भावाचं. हा नंतरन लावला. झालं ना मग आता तची गर्दी मी कशी बोलूते.
नाही नाही बोलता नाही येत.
बाहेरही उठून येता नाई येत पाहुणे इथून.
हा तुम्ही अमरावती चालल्यात म्हणजे साक्षी गंधासाठीच चालल्यात्या.
हो मग रात्री या टाईमला फोनत यायचे मी एसटीतच होती बसेल. अमरावती एस्टीन तिथे आवाज रस्ते एक तर चांगले नाही ना आवाज तरी येते काय.
नाही.
अ बाजी बात नाही त्याचे तीन तीन, चार चार वेळ फोन करत.
मले लावला होता मी पिंपर खेळला गट बनवून राहिली. त्याचे फोन येऊन राहिले मी म्हटलं बाई मला हे काही कॉल नाही झाला म्हटलं मला यात. करा लागतील कॉल म्हटलं होतात की नाही म हे माहित नाही म्हटलं मले. कारण की आपल्या माग कामच तसे दिले लंवून. हाय की नाही.
वस कामाले ना एकदम मस्त होत. त्याच्या साक्षीगंधाला काय पाहा लागते.
हो.
ह पैशावाली पार्टी असली की सर्व चांगलंच होते.
हो हो.
हम्.
तुम्हाला.
मला ती ना काकाच्या पोराच होतं ना.
हो काय हम्म. कोण्या गावची केली मग पोरगी.
अमरावतीचीच हाय.
हो काय चांगलंय. बरं आहे ना माहितीये कोणाची लवकर फटाफट लग्न झाले कि ते, ते लय पाय लागू राहिले मय आता संबंध
लय पहिलो लय म्हणजे लय पुरीचे मायबाप मास्तर पाहिजेत. पोरगी इंजिनियर होईल पाहिजे. लय पायणी भारी होती त्यांची
बाप्पा बा पोरगा चांगला पोर
पोरगा इंजिनियर आहे ना? तो इंजिनियर काय काकाय जिल्हा परिषद, काकाय जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहेत.
बरोबर आहे म, मग भेटलं तसच
तसच भेटलं.
बरं आहे चांगलंय
हम.
हम्म.
तसं
बरं आहे ना मग, आता लग्न कधीच काढलं मग?
दिवाळी नंतर
बरं आहे चांगलाय, हा पोरगी काय करते त मग?
सात
हा.
हम्म ते इंजिनियरच आहे.
हो काय चांगलं आहे ना मग, अजून काय पाहिजे
बर.
चाले
झाले जेवनं
झालं जेवण आता बोलता बोलता
हम्म.
आणु काय पोळी तुम्हाले?
पोरी काय करून राहिल्या तुमच्या आता?
मली पोरगी एकीच आता इंजिनिअरिंग ला नाव टाकायला लागते.
हम्म.
मोठीच?
हम्म.
लाईनी पॉलिटेक्निक करून राहिली
हा ओके.
ल्या तेे पॉलीच्या
हम्म.
हम्मम.
हा पोरीच हो केली बा इथच केली सौंदळ्याले
हो काय?
हम्म.
हम्म.
हिवरखेडला वाटे पण मि म्हणलं जाऊ दे या वर्षी, दोन वर्ष एवढे काढून टाका इथंच
हो.
मग पाऊ म्हटलं पुढे घरच्या भाकरवर बरं, हम्म. हिर खेळली भाळं तोळं पास काळा आता त्या लाईन प - - पोराली इथून टाकलं तिथं सौंदळ्याली तो साहवित तो साहेबवीला गेला. हम्. अम् हे लाईनी पोरगी येत ती आता आठवीले सात - - आठवीले पोरगी गेली. अ - - साविले पोरगा
हम्म.
ते अकरावीला ऍडमिशन केलं तिच.
हो काय.
हम्म. बरं हाय ना. तुमच इंजिनिअर च बरा काही
हो भाई आता. खर्च आता मग काही त नाही कुल भर कसा ला - - तिने आम्ही आता आता काठ कसंर आम्ही कसं करूत तशी
हम्म. हो बाई हा. मजुरी वरच करा लागते ना आपल्याला आपला जो काय दुस त वावरराय की शिवराय आपल्याला करायला. तेच ना मग लकराईचं भविष्य पाहा लागते तर लय मेहनत घ्याय लाग - -
सांगा लाईना पुरली तर म्हटलं तु ग आज शिकय आता दोघी दोघीचं एवढं शिक्षण होत नाहीत. तिच्यासाठी कसं आहे म्हणते म्हणे तुमच्याजवळ मास्साठी नाही का? मलाच गावात शिकवता काय?
ते मग पोरगी तशीच म्हणे म अकोटले टाक अकोल्याले टाक म आटलं नाही बाई म - - माच्या होत नाही आमच्यान इथच काळ दोन वर्ष दोन वर्ष झाल्यानंतर पाऊ म्हट
मग आता काय करून राहिल बाई मग आता म्हटलं बाई आता ह इच्छाच आहे इंजिनिअरिंग मध्ये जायची मग काय कर म्हटलं बाई - - आता लेकराच ज्याच्यात मन असल त्याच्यात टाका लागते ले कराहिले. ऐ की नाही.
तरखं झालं नाही की त्यातही
मनासारखं - - पाहिजे ना. मनासारखं झालं नाही कि ते अभ्यासही करत नाही.
हम्म.
मनासारखंही करत नाही. काहीच नाही. त्याचे ते त्याच्यातच राहतात. नरिकाम्या का माहीत.
ते काय?
ह म्हटलं माहिजे करायच अशी. ते करा आता. आम्ही आमचं पाहून घेऊ कसं काय कराव लागते पैशाच
हम.
आता करून राहिल. पोरग आठवितं चं आहे ना.
बापरे! बरं हाय.
हम्म
ठीक आहेय कर गाराम.
हो.
लावत अजून थोड्या वेळान फोन.
बर बर लावा.
तुमचे झाले का कॉल?
पंचवीस झाले पाच बाकी आहेत ते पाचहूनच नाही राहिले.
हो काय?
हो
बर
अन्याच्या डॅशबोर्डवरतीच कंप्लीट दाकून राहिल तीस झाले म्हणून
हो काय?
हो आता तो दुसरा टाक्स पाहिला तो आता‌ रेडिओ तो ऐकाय लागते रेकॉर्डिंग ते लिहून घ्या लागते आणि लिहून लिहून तसच्या तसंच ते
हम्म हो काय मला तर हा फोन अ फ्रेंड वरच चालू आहे
म फोन अ फ्रेंड झाला मला आता म्हटलं ते करतो आता काम धंद्याचच आता कामं लागले संध्याकाळी स्वयपाकाचे म्हटलं आता काही आपल्याला उटा लागते नेहमी -नेहमी आता काही कराले नाही पुरत रिकामा टाईम पाहिजे तो
हा-हो आपल्याला टाईमही भेटत नाही ना मग कॉल करायलेही हम्म
ठीक आहे म्हण मग दहा मिनिट जास्त झाले ना आपले
बरोबर हां
हॅलो हा कठून जाईन फोन तसा हा